का म्हणालत?
कधी.
कसं काय?
कॉलेज हाय की चांगल.
मग म्हणजे आता नवीन ॲडमिशन कुठे घेणार आहे?
मिशनता मिळेल तिथ टडिकिटी जव पाटील, जे, आय, टी, तुम्हाला बला बघायचं.
तिथली काही इन्फॉर्मेशन काढलंयच का नाहीस.
तिकडे मधी गेलतो की.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
काय नाही तित रोबोटिक्स न ऍटोमॅशन नाही तिथं फक्त ब्रँड अस वेगळ नाही हाय तिथं.
हा अँड बरं आणि डीकेटीला एमसीए पण आहे म्हण रे मी बघितलेलो. डिकेटीला म्हणजे कसं आता आता मी बीसीए करलोय ना.
हा.
मग बीसीए नंतर एमसीए पण आहे वाटत तिथ मग तिथे एमसीए ला कस गेल्यावर दोन वर्ष एमसीए आहे.
हम्म.
लँग्वेज असतात कुठल्या कुठ जावा, पायथन सी प्लस. ते सगळं. मग नंतर ना तिथं मग बाहेरच्या कंपनी म्हणे व्हिजिट करतात वाटतं. तर यामध्ये या डी हा डीकेटीई मध्ये बाहेरच्या कंपनी पण व्हिजिट करत्यात. काय असेल नसेल कुठल्या कुठल्या कंपनी
मी ऍड ई नही सी एस इ घेणार.
कोण तू सीएसइ घेणारस म्हणजे बहिणी सीएसइ घेतल्या
हो नाही दीदी एआयडीएस घेतल्या. भैय्यानं सीएस घेतलाय
भयाने सीएस घेतलेला मग सीएस मध्ये काय काय होतं?
सीरयस मध्ये पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन सांगाय नाहीत त्यांनी. आम्ही फक्त इचाराय गेलतो रे ऍडमिशन चालू हाय काय रोबोटिक्स आणि ऑटोमेशन पाहिजे होत ते तिथं नाही आहे.
हा मग याला असल की एसआयटी ला असल घे.
एसआयटीला नाही बघायला. गेल नाही एसआयटी ला
एसआयटीला असणार वाटत रे सुवानी एसआयटी लाच होती ना? मग ती सीएसइ घेतलेली ना डिग्री कम्प्लीट करायचं बघा.
होय. तिथे अशोकराव माने ला घेतल्या तीन हे घेतले असेल म्हजे काय
हा म्हणजे पहिला सीएसईस गेलेली म्हण तू पण सीएसई घ्यालास.
होय. सीएस नाही ते एडीएस बघ ए आय एम एल काय किती ते
एआयडीएस मध्ये काय काय?
अरे सांगालोय नव काय सांगायला तिन इन्फॉर्मेशन ते काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स
म्हणजे एआयडीएस मध्ये काय घ्यालयास तू म्हणजे त्यामध्ये काय आहे?
आ
अजून इन्फॉर्मेशन काय काढाय नाय.
बरं आमचा निकाल लागला की आज.
किती पडलं?
तिथे पर्सेंटेज पडाय नाही अजून बघाय पाहिजे. पैसे नही त्याबद्दल्यात हा मध्ये तुला सांगतो त्यामध्ये आपलं आता हे फोर्थ सेम होत ना आमचं एक वीस होती.
आ.
काय विषय होतीत ना फोर्थ सेम ला?
हा.
मग ते सगळ ऑल क्लिअर झाल्यात. मग फक्त एक फक्त एक ते वेगा थर्ड सेमचा कुठला तरी विषय राहिला.
हम्म.
तर तुमचा विषय राहायलाय कुठला तर?
हा.
फीड केेला, मग आता थर्ड इयर ला का जाते ना फर्स्ट इयर ऑल क्लियर असल्यामुळं मग थर्ड इयर ला जाते ना आता.
ददी ते पयले हा.
अच्
हा बर. घरात ना घालून आलतो.
मग आता मग थोडा वेळ थांबा पाहिजे मग
ब
मग आता बोल म्हणते तुला आता काय करायलायस तु
हा.
फोन चालू असुत दे दोन्ही मी फक्त ऐकतो तू बोलतायला काही
हा मम्मे फोन दे लवकर दे फोन दे लवकर लवकरच फोन दे लवकर दे. अगं लवकर दे चालू आहे अजून मग कट कर की
ह.
पोर हा नूतन थोडं पुढ चल. मामा नंबर द्या पंच्यानव पन्नास एकोण काय केलं. ए जाय. कोणालाच कोणा तं
का? एकदम खरा
हो आता काय करालीस तू.
काय नाही दीदीला फोन लावा लागलोय. आधी कुना संग बोललोय उचलल्यावर सांग मला ते उचलत नाही काय काम हाय सांग हेला का लावालोय मी दीदीला लावायच. होय पंचेचाळीस पंचेचाळीस शेवटला का नाही. तिझ बी व्यवस्था आहे मी कुणा संग बोलाल. हे नाही दिदि कड फोन नाही. आल्या उचल उचलच आला. अल्याव काय म्हणाले बघू वड्या बशी गेले वाटत. मग जेवुया केस मग मी विचारालतो कनी नाही.
अजून हे रेकॉर्डिंग मध्येच आहे काय? ऐक आता म्हणजे काय करालतास आता नेमकं. म्हणजे का पार्सल यालतं का?
नाही.
ह. काय घेणार? हा बदल. हा पन्नास रुपयेला पन्नास रुपये व पातळीच्या दहा मिनट काढाय ना. हा. ह. पहिला त्याला विचार पहिले पैसे वाट म्हणून आवडला का हॅलो. हॅलो.
हां.
हा काय झालंत आवाज येत ना. बर. मग ते बघ ते चौकशी केलास काय तू सी एस च काय विषय
नाही अजून जायच बघायचं कस जायचं के आय टी नंतर कुठ तर जायचं.
मग तू ते का घ्यायलस कॅम्प्युटर मधलं एम सी का बीसीए पण कर ना बीसीए चालतय की आम्ही करालोय ते बी तेचरा आले ना
आ
मी करालोय ते बीसीएच करालोय ना
होय मग पर तू कॉमर्स मध्ये का कॉमर्स काय आर्टस घेतलास न्हव
नाही हे कॉमर्स घेतलेल मी मग कॉमर्स घेऊन पण पेढ दिल ना हे बीसीए करायला येते की त्या क सीएड दिल्या जायेत की बीसीए ला पण
खरं बीसीए मध्ये असतय काय?
बीसीए मध्ये तेच की कोडिंगचच की सगळं यावा पायथन सी प्लस प्लस हे सगळं कोडिंगचीच लँग्वेज असते रे ते शिकवत्यात म्हणजे सियस लाई आय नाही तेच मग बीसीएला असते फक्त कसं बीसीए च्या वरच तेच येतंय ना मग त्याच्या खालच बीकॉम आय टी
असे येते म्हणजे सीएस सी अस वरती येते ना डिप्लोमा म जाते ना त्याला जरा भारी पहिलाच तररा केलाच सुरुवातीला आणि त्यात सी एस वाल्याला घेत्यात रे
हा बघू अजून दुसऱ्या सेमीस्टर रिझल्ट लागत तर पहिल्या सेमीस्टर तर लागल
आता पहिल्याला किती पडल्यात?
अठ्ठ्याईंशी पॉईंट अठठ्याऐंशी
किती
अठ्ठ्याऐंशी पॉइंट अठ्ठ्याऐंशी
अठ्ठ्याईंशी पॉईंट अठ्ठ्याईंशी होय. मग कुठल्या विषयाला चांगला मार्क पडलं?
फिजिक्स ला नव्वद आहेत नव्वद आहेत. मॅथ्स नव्वद पर्सेंट आहेत आणि केमिस्ट्री ला असतील
हा तुमी ते मग कुठला हार्ड कुठला गेलता?
हार्ड मॅथ्स
मॅथ्स हार्ड गेलता होय.
हम्म
बर
आता आमचं पण काय होत काय माहित.
हम्म
आमचं पण गाव ते काम आहेत. म्हणजे आता निकाल आलाय ना आमचा पा ज्याचे मला कुठल्या कुठल्या विषयी आहेत काय माहित करणार तसं काम अजून तर का अजून सिलॅबस दिले नाही तिने पाचव्या सीमचा
हम्म
ते क्रोमवरन काढाय पाहिजे पाचव्या सीमचा कुठलं कुठ आता आम्हाला इलेक्टिव्ह आहे म्हणजे आम्हाला निवडायचं विषय आहेत रे पाचव्या सेमला का नई तीन विषय निवडायच आणि इंटर्नशिप करायची आहे बाहेर जाऊन
हा हा.
बाहेर जाऊन इंटर्नशिप कराया पाहिजे मग त्याला आणि काय काय विचारत्यात. त्याच काय इंटर्नशिपला आपलं कोल्हापूरमध्ये बघायचं नाहीतर पुण्यात भावापशी कुठे तर
हा हा
इंटर्नशिपला बिना हे ज सायपण सापण देतात का ते पण बघायला पाहिजे
आति ददा त किती वर्ष अजून आजीदादा तू किती वर्षा जुन
अजून एक वर्ष म्हणजे बघा गेलं तर दोन वर्ष आहे
हम्म
एक वर्षी करून सोडलास तरी पण चालते म्हणजे चौथं वर्ष कसं आहे तुम्ही केला तर करा नाहीतर राऊून द चालते काही इशय नाही फक्त तीन वर्षे तर कराया पाहिजेल
हम्म
तीन व तीन वर्षे तर करायला पाहिजे ते असा आहे तीन वर्षे कंपलसरी आहे मग तुला डिग्री मिळतीया
जॉब कधी लागणार मग त्याला
तीन वर्ष कंपल्सरी आहे मग तुला डिग्री मिळतिया. मग त्याच्यानंतरन तू चौथं करतो यामुळे चौथ्या वर्षामध्ये काय - इंटर्नशिप करायचं रे इंटनशिप आणि तुला मग कंपनीत जॉब लागलेलं तिथं काय असेल ते इन्फॉर्मेशन देन काय असेल ते मग ते कॉलेजमध्ये ते करतात ना आपली फाईल टिंग करत्यात ना
हां
हा मग ते फायदिंग करून फक्त मग द्यायचं असं काही तरी हाय वाटतं
ह् चालू हाय बघा तुमचा
थोडं कळायला लागते म्हणजे इंटर्नशिप नंतर चौथ्या इयर मध्ये चौथ्या इयर मध्ये असं एवढं कळते दिले नाही म्हणजे शिकवायचं काय नाही या थोडं बाहेर जाऊन इंटर्नशिप करायचं हे करायंच ते करायचं वजन ते करायचं हे कायचं एवढं काय काय आहेत यामध्ये चौथ्या इयर मध्ये
हा हा
आता मग ये की कसं काय का होते
लो हाय
काय
भावाला म्हटलं रे इंटर्नशिप म्हणलं चालू आहे र तेची पण आता एक दोन महिने राहिलेत इंटर्नशिप
हजितरची
हा दादा म्हणजे पण इंटरेस्ट ये हो इंटर्नशिप चालू हाय की दोन महिने राहिले मग दोन महिन्यानंतर जॉब लागणार त्याला मग आता जॉब दुसरीकडे देत्यात का तिथच देत्यात काय माहीत् कसं काय करत्यात काय माहीत
हम्म